हॅलो! आवाज वाढवा की, आवाज नाही, म्यू नाही स्पीकर नाही काहीच नाही त्याचं, फक्त तेवढा आहे कट करायचं हाय.
आर पण तवा केलेला तवा स्पीकर आलेला भाऊचा.
कवा- कवा केलेलं?
तवा
आरं‌ ती आता तू हेड फोन काढताना नाहीतर नुसतं ऍप बदलताना हाळूच एकदा स्पीकर येतो, पण असं एवढं ही नाय ये
असा लय वेळ नाय थांबत त्यो स्पीकर. काय करा हूं जाऊ या की, अ जाऊ यां की
ते जाऊ यां का?
रात्री साडे दहाला.
काय?
रात्री साडे दहाला. याच कधी याच दोन वाजता.
अर मला भाऊ म्हणला कुठल्या ठिकाणाचं नाव नाही सांगायचं कुणाचं नाव नाही सांगायचं.
नाय सांगायचं. का?
म्हणला ते नाही चालत.
ते नाय चालत. अ अरे मी की तेच करत होतो काल म काय प्रॉब्लेम आला की काय?
भाव म्हटला काय म्हणत होता माहितीय का
तुझ्य माहिती ये का ह
मालवण
मालवणला गेलेलो आम्ही फिरायला हं कुणाचं नाव नाय घ्याय त
असं असं पहिल्यांदा दांडेलीत फिरलो एक मुक्काम केला.
केला.
जेवलो बिवलो आणि निघालो मालवणला म्हण
चालतंय की म तसं करू आपण पण
हा
आ तसं करू आपण पण
पहिला दोन दिवस मुक्काम केला तिथ आणि जेवण म्हणला आमच आम्हीच केल तुला कधी म्हणला होता सांग त्यो कधी कसा तसा कधी म्हणाला मागच्यावेळीस केल तवा तुझा नं त्याजा कॉल झालाय.
आरे आप
आरे हूं हूं
ते लग्नात आलेलो का नाय ते आलेलो तवा
हूं ती काय आलेला माहितीय का यानं रेफर कराय आलेला कुठलं तर ऍप हूं
आणि भाऊला
भाऊला गावला बकरा ह्योच भाऊ म्हणला तुझ राहू दे आता माझच कर
मग त्याला नेला मशानभूमीत आणि त्याला कॉल केल.
आर ती कटाळल एका कॉल मधीच काय बोलायचं कोण कंटाळलं ते पोरग आत्र्या होऊन जाईन
भाऊ म्हणला अस काय बोलायचं नाय डायरेक्ट त्या ह्याज्यावरच बोलायचं.
मग त्याला लई दिवस झालं ना?
होई.
होई, हा कारण आता आम्ही बोलत होतो, महिना झाला असल. हा, मग भाव आणि मी मागल्या आठवड्यात बोलत होतो, मागल्या नाही तीन चार दिवस आधी बोलत होतो, तवा तर नव्हता काय प्रॉब्लेम. ही टॉपिक त्याचाच हाय की, बाब्ब्या बिब्याच्या वरनं लावतोय फोन कुणाला पण. हो माहित हाय.
काय तुझा त्या गेमचाच आवाज येतोय.
कमी करू का त्याचा आवाज?
हम्म.
कमी करतो त्याचा आवाज.
बोल की ब
बोल की बाबा कायतर, बोलतोय की भावा बोलणं चालूच आहे की, हा. बोलणं चालूच आहे की, लका टॉपिक असलं‌ असतेती. अरे प्रतीकनं लग्न केलं, कळलं का तुला? प्र कुठलं प्रतिक? प्रतिक सूर्यवंशी. वांगीकर, कधी? केल की. आपल्याला काय बोलवल नाय, हो त्याला आता जॉब लागलाय मायक्रोसॉफ्ट मधी पण. केलं त्यानं लग्न. तुम्हाला कळाल नाही होय, का फोन नाही आला?
नाही.
नाय, का ओ? तुम्हाला फोन पाहिजे की, तुम्हाला चला, तुमचा आवाज जरा कट होतोय प्रथमेश, आ ओ जाऊया का? जाऊया की, सायकल वरनं?
चालत, चालत आ ओ चालत अ पाय दुखणार कि ओ.
मुक्काम करत जायचं पालखीबर.
अ किती दिवस लागतात ओ?
काय माहिती स
काय माहित? सतरा दिवस लागतील, एक दिवस किती किलोमीटर चालायचं?
दहा पंधरा
हॅलो! दहा पंधरा किलोमीट दहा पंधरा किलोमीटर, तुम्हाला जमल का? जमल का तुम्हाला दहा पंधरा किलोमीटर? माणसं जर देत, माणसं जेवण घेऊन जातात आमचे ली बी संस्था जेवण घेऊन जाते, काय?
हॅलो!
हॅलो! आओ अहो ती नाहीं ती जाऊं दे ती थोड्यां वेळानं बोलूं आमच्यां इथली बीसंस्था. हां तिथं जेवणं वाटांयला जाते. मलां वाटतंय करांडमधली बीएम संस्थापन तीचं करायला जाते
बईस मंदत करतें
करांड मध्यें बी एम संस्था मतं करते हं
हां
हो करते नां
तुम्ही गेलां कां नाहीं कां वारी वरं
तुम्हीं गेलां कां कां आम्हीं गेलो आहे की
कधीं केलां यं
कधीं केलां मागच्यां वर्षी गेलेलो पांय दुखांयला लागले. म्हणूंन गाडीला हांत करूंन ट्रकाला हांत करूंन गेलो थोड्यां वेळानंतर
दर्शन त्तरं भेट लेकां
दर्शन तरं भेटले कां कळसांच दर्शन घेऊन आलो कळसांचे दर्शन घेतलं तरी देवं पाहतो
बचं काय्या चरचं
पिक्चर लां जाऊंया होयं रे जाऊं यांका पिक्चर लां कायं म्हणलां हो
बरं
बरं कां जाऊं यां कां शंभर टक्के जाणारं म्हणलं लंय लांब आहे बाबा
कराडांत बघूं
खरंच जायांचं आहे कां कराडमध्यें बघूं की कराडमध्यें पणं खूंप छान थिएटर आहे प्रभात
हम्मं
जीथ तबं कंपनी संस्थां
हां
कोणंती संस्था आहे तिथं तिथं कोणंती संस्था आहे वणे
पी संस्था
हॅलो पी संस्था आहे कां म पी संस्थेत कोणी तुमच्या ओळखिच आहे कां ज हम्मं येतलयं महाराज कधीं येसांन
हॅलो
हॅलो बोलां की
हॅलो
हॅलो बोलं की अरं बोलं की हॅलो हॅलो हॅलो हॅलो माझा येतोय का? हॅलो माझा येतोय का हॅलो
तोई
येतो ई हा मला वाटलं झालं म्हणून का काय यात्रेल येणार हाय का? कधी हाय?
एकतीस तारखेला
येतोय की, काय काय यात्रेला नियोजन काय काय हाय?
डी जे
डी जे हाय की हम्म चांगल हाय की रेंज कशी येत नाय गेम मधी लागला पहिजे लाया लागा पस्तायम गेम खेळताना. अरे एअरटेल ला बाहेर रेंज ये मी हाय वाय फाय ला कनेक्ट
फोर जी दाख
फोर जी दाखवतय ते सपतय लगीच यां फोन मग कार्ड कशाला टाकले हॉटस्पॉट घ्यायचा ना फक्त
या पूलमध्ये
पूल मध्ये हो आयफोनला ही येत नाय व्हय आयफोन ला रेंज ये ना.
हो तर
हो तर अर कायमक त्याक होत कसं काय?
ही जीओ च करणार ये आता मी हे एअरटेल बास झाल.
बास झालं. एअरटेल ला रेंज नाय व्हय तिथं -
अह् बाहेर येतेय की घरात नाय येत.
रात नाय येत इअरफोन ला येत होती ना घरात त्यो काय पाहिजे होता कोणाला त्यो कुटं पाहिजे होता.
थटिन प्रो मॅक्स हाय ना फाय जी नऊ पॉईंट नऊ झाले हाय की फाय जी च हाय. हा म्हणजे बाहेर आल्यावर दाखवतय का फाय जी
घरात नाय दाखवत.
नाय दाखवत. प्रतिक च्या स्टोऱ्या बघितल्यास का पायरट सॉफ्टवेर बियनच्या टाकतय.
होय.
हो आर ती नाय का काल बघितलीस का ती पायरोडची इंग्लिश पिक्चरांचे टाकतोय हिंदीत बघून
मी त्याची एक स्टोरी बघितली बड्डेचीनं ती
ती
तेवढी तेवढीच लास्ट
लास्ट कुठली र हा तेजी व्हय
बड्डेची पि संस्था उठली बिसांस होती.
बी संस्था
यशपाल कुठाय?
पाल कुठाय? यशपाल हायकी घरात.
त पेपर झालाय म्हणल्यावर येईल दर्रोज
पेपर झाल्यावर आता सप्टेंबर मध्ये हाय की दुसरा
अजून वेळ हाय इथं
होय पण नाही तरी पण त्यो आतापासनच चालू करतोय. अस
वई
असं नाही कि कालचा पेपर कुठ होता त्याचा? सातारा
जायत नव्हतं होय त्याच्याबर
येत काय बघ अर सकाळी आठला होता चालू. बरं ठेऊ का? दुसरा करतो.